हॅलो.
हॅलो हा बोला क्या च हॅलो हा बोला क्या? माझा ऐकू येतं मला तुमच ऐकू येते की तुम्हाला माझ येई ना
हा. पाठवतो, पाठवतो हॅलो.
हा. चहा झाला?
चहा झाला बघा तुमचा.
चहा झाला बघा काय करतायस?
गच खली.. काय हॅलो..
हा बोला की...
काय? ले चिकूच्या बागेत नाही होत.. नरसे वाडीच्या जवळ आहे तिकडच ना...
नरसेवाडीच्या जवळ...
नाही तिथं काय चिक्कूच्या बागा आहेत वाढत... खेण्या खेळण्यासाठी... फ
चिक्कूच्या बागेत क आठ आपल्या दहा वर्षाच्या आल्या मुलांना कनी फुकट आहे... आणि दहा वर्षाच्या त वीस वर्षाच्या पोरांना अडीचशे रुपयेची किट आहे... आणि आ.. आपल्या मोठ्या माणसांना क साडे चारशे रुपये तिकट आहे....
का?
गेल्याबरोबर चिकूचा रस... आणि भजी देतात होय वाढत खायला नऊ वाजता जायला लागतय तिथं... आणि दहा वाजता तर पोहोचायला अस देतत परत त... तिथून पुढे मग दुपारी जेवण तेच जेवण असते चपाती भाजी... दोन प्रकारच्या भाज्या भात आणी अनलिमिटेड जेवण असते जेवण असतय.... तेवढ आणि ब्रेक डान्स आहे तिथ... उन्हाचा डान्स करायला परत जुन्या... पद्धतीच्या सगळ्या वस्तू आहेत.... म्हणजे झाडाला टायरी लावून झोकं घेते आपण जुन्या पद्धतीत पहिली पोरं घ्यायची ते...
हा हा हा हा....
खेळायला हाय आणि जुन्या तो टी व्ही असायचा माहिती काय असं त्याला... सिलिंग असल्यावर ते वडायचं असायचं बघा शोकेशवाणी... जुन्या पद्धतीच टी व्ही होत बघा आ ती... तसले टीव्ही य तिथ... हम्म हम्म जुन्या पद्धतीच हा बघायला.... आणि त्याच्यान जेवल्यानंतर आम्ही दुपारी स्नॅक येतोय काय पाहिजे ते.... आपल्याला परत मक्याची कंसटन भाजून.... स्वीटकॉर्न चांगला आहे तिथ....
ह हा तुम्ही कधी गेलेल असता का....
चून माहितय आम्ही नाही कधी गेले... अ गेलेलं नाही का ह ह ते आता टोक सभ... पूर्वानी झालंय म्हणत सगळं...
तूप संभापूरला कधी केलेला असा...
नाही हो तुम्ही गेलतासा...
मी पण नाही पण तिथं कायतरी तिकीट हरत गण... प त्याच मोठ म्हध्ये..
हा....
ला ह...
स्विमिंग पूल जेवण वगैरे आहे वाढ सगळं...
हा हा... हा हा... थोड गण घ हा हा...
अ म
प का घला म बण त्यातच झाला पाहिजे. अ जनावरांच्या क तिकडेम दुधकाडाय तिला काय कधी केेलेलं. गे कुठ त कुठ गेलता सा.
नाही नळ सुटीला या्या टायमाला नाही मायार. लगेल का बाकी नाही कथ बोलया. हम् हम ते कागलला काय आहे वाटत. चांगलं दहा रुपये तिकीट आहे म्हंटलं.
वॉटर पार्क आहे वाटतो.
ह का नुसता्याच वॉटर पार्क आहे काय दुसरं बघायला पण काय आहे तिथं.
ते काहीतरी कासवाच्या तोंडात ना काहीतरी पाणी पडतय वाट ते नवीन केले ते, ह हा ह तु आणि काय तिथं काय ब आता गेल्या शेवट पण काय करणार नाही हो! तर रंकाळ पण नवीन कराय लागल्यात कोल्हापूरमध्ये.
हा हा.
होय!
रंग रंकाळ्याला पण होय काय काय का कारंजे वरेंजे केल्यात वाटत.
होय होय होय ते रात्री सांते ते आता पाळण त्यान हे केल्यात.
हा ते अ बघायला जायला, ह हम् हम् हम् ह
त खला पाहिजे. नस्कार हे ह म पाक अशी पूर्ण पेच काटलेली मशी मोठी आपणच भेऊन. त्या खाली मॅट टाकायला पाहिजे. त्या म्हशीलाच फक्त टाकायचं ओ इिथं काय एवढं हे नाही खरं इथं लय गुळगुळ झा मुरा मुरा ह कोणा असतो काल तू एकदमच प पूजा एकदम खादी जोरात बस गेली ती एकदम ती ते झाली. ह हॅलो!
हो बोला क हम्म.
ह हा ब काढा लागले ओ.
हा हा
हा
हम्म हम्म! आणि आता जेवण करायचंय जरा आंबोळ्या करणार हाय. तांदळाचं पीठ भिजत घातलं ओ तांदूळ आणि उडदा शिळा रात्री भिजत घातली होती.
ह
हा आंबोळी करायला आणि रात्री भिजत घातली होती. आमचं कसं घरच जोडी जा आहेतत ना त्यांना मग घरच जोडी रात्री भिजत घातलं हो मग सकाळी त्याची पोल हाताना अस हे करून काढली. आणि मिक्सर ला वाटलं. आणि त्यात इनो आणि मीठ घालून ठेवलंय झाकून. मग आता भात घातलाय चुलीवर जरा बटाटोची भाजी खोबऱ्याची चटणी आणि डाळी आणि आंबोळ्या काय मग जेवताना गरम गरम करायच्या
करायच्या हा
हा.
हा.
अ ते गार झाल की चांगलं लागीत नाय हो
आणि ते धरायचे कसे हातात?
हॅलो? काही आणल्या आम्ही त्याची दूध काढायच हे झालय, टायमिंग झालय.
हा. हा. बटाटूची भाजी आम आ इकडं सकाळपासून ऊन पडलं होत, आता जरा अस हे झाल्या वाणी झालय, पावसाच वातावरण झाल्यावाणी झालंय. खर काय पाऊस पडना झालाय या वर्षी देवराज दुध घे. तुम्ही मसाले दूध करताय घरात? मसाला दूध करताय घरात तुम्ही?
अ दोन मिनट
हा.
मसाल दूध नाही हो, कसं करायचं ते?
मसाले दूध आम्ही येत ते पण नाही हो ते काहीतरी गरम करून मसा घेऊन येत्या वाटतं. कोल्हापुरात कनी, महानगरपालिके पशी कनी, एक वयस्कर आज्जी हाय. जवळ जवळ तिजा तिजी सासूपसन ती प्रथा चालत ताल्या ते आतापर्यंत अजून त्यांनी करत जुन्या पद्धतीपासून ती म्हणते दीडशे वर्ष झालय त्यासनी, त्याने अजून करत्यात आता खरा दूध काय दूध लय भारी लागतय कधीतरी आलासा तर कोल्हापूरला ला बघ चांगलं लागतय चवीला
हा. हा.
भैर आता लोणी हेज्यात दर किती किती वाढलय बागितलासा, परवडत नाही भैर खायला.
महागाइ पण जास्त नाही हम्म
डोसा तो पेपरातीन असतोय पातळ
आणि आपली साधी आंबोळी घ्यायला गेले की, चाळीस रुपये.
त्यापेक्षा घरात दहा रुपयाेचे तांदळ, आणि दहा रुपयाचे डाळ, भिजत घातली तर तर होतीला. हां. बर. बर पडतय. तुम्ही ब बटाट्याची मसाली भाजी करतासां?
बटाट शिजवून
हा, गप गप हा.
चटणी. घालायचे आणि त्यात ते बटाटो घालायचा आणि कोथमिर.
आल्या लसूण संग लावायची नाही ह्याला. आणिु त्यात पाणी घालायचं असं तेच्यापुरत असं रबरबीत. एवढचं आणि आपल्या कुर्मापुरीचा मसाली मिळ- पण तो घालायचा त्यात चवीला लागतयं.
हा का.
पण येते ते ना आणि खायला बी बरं वाटतं इथे.
हा.
तसं एकच बटाटोची भाजी हिरवी आणि गुळमट लागते आणि पोरं खायला बघित नाहीत नाही आता.
हम त्यांना डब्याला त्यांनी द्यायला तशी मसाली भाजी क नी चांगली लागते बटाट्याचे आम्ही तशीच करतोयं.
आणि चपाती संग जास्त करून चांगली लागते.
चांगली लागते.
हम्म.
हो ना.
हा ठेवा.